नमस्कार
नमस्कार बोला ना कशा आत
कश आहात तुम्ही आम्ही मजेत तुम्ही सांगा
मस्त मजा येत
मज येत काय म्हणती जेवण वगैरे झालं का
हो झालं ना
बरबर हो झालं झालं तेव्हाच
तब्येत वगैरे ठीक आहे
हो सगळे व्यवस्थित
हा हा
गर्मीनच परशान झाल तो वातावरणच असं आहे ना गर्मीच भरपूर पुरे कधी संपणारे माहितत नाही
झालं ना आणखीन थोडे दिवस
म्हणजे सगळ्या गोष्टी पुढं पुढं पुढं चालल्यात नाही का
हा हो ना गरमी टेम्परेचर भरपूर आहे सगळीकडेच
भरपूर आहे भरपूर आहे मतलब उष्णता पण तेवढीच आहे मग तसा पाऊसही पडावा
हा नाही ना पाऊस म्हण पाऊस म्हणजे हेच तारीखच दाखवत नाहीे अजून पावसाचे
नाही दाखवतय म्हणजे सगळे सीझन्स पुढं पुढ पुढं चालले म्हणजे त्याचे म चेंज होत चालेत महि
हा, हं हं.
हं. मी काय म्हणत होते, सकाळी उठणं किती गरजेचं ये? ये ह्याच्याबद्दल मला तुमची राय घ्यायची होती. की सकाळी अ लवकर उठणं चांगलं, कि उशिरा उठणं चांगलं?
लवकर उठणं चांगलं. कारण सकाळी लवकर उठल्यानंतर आपलं माइंड हि फ्रेश राहतं, आणि आपले जे काही काम आहे ते पटापटा होऊन जातात. आणि ते म्हणजे आप पल्या आरोग्यासाठी पण खूप चांगलं आहे.
खूप चांगलंये, खूप चांगलंये. बरोबर, आजकालच्या ह्या धावपळीच्या जगामध्ये ना लोक हो कितीही पळताय कितीही पळतायत. म्हणजे रात्रीचे त्यांना दोनही वाजलेले कळत नाहीयेत.
हो ना.
अन त्याच्यामुळे ते सकाळी उठायला उशीर.
हो हो.
त्याच्यामुळे हेल्थ इश्यू किती निर्माण झालेत. म्हणजे, की कमीत कमी असं म आधीच लोक म्हणत होते की उगता सूर्य सगळ्यांनी पाहायला पाहिजे. आता सूर्य डोक्यावर येईल गला पण लोकांच्या झोपी होत नाहीयेत. असये.
हा हां. ते तर आहेच.
सकाळचं खरंच उठणं खूप छान आहे. म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी मेन म्हणजे. सकाळी लवकर उठा, तर रात्री बरोबर तुम्हाला लवकर झोप येईल. तुम्ही र दुपारी जर दहा वाजेपर्यंत झोपत असाल, तर मग रात्री कशी झोप येईल तुम्हाला? मग ते ती जसं पा अं म्हणजे अशी अं जशी ऋतू चेंज झालेत ना ऋतूचे मंथ चेंज झालेत ना तशी अ माणसांची किंवा मानवांची ना लाईफ सायकलच चेंज झाली. सगळ्या गोष्टीचे रूट टिन चेंज झाल त्यांच. सगळं उलट उल उलट उलट होत. बारा नंतर सकाळ व्हायला लागते. मी ज्या एरियामध्ये राहते, तिथं तर बारा नंतर पब्लिक ला जाग येती रात्रीच्या. कि बाबा बाहेर जायचंय, बाहेर खायचंय, बाहेर मजा करायची. अशा गोष्टी झाल्या चाल अशा गोष्टी चालुत. म्हणजे त्यांचा दिवस म्हणजे ही रात्र झाली, अन रात्र ही अ सकाळ सका काळ झाली. म्हणजे इतके फ्रेश असतात बारानंतर अन दिवसभर म्हंटलं तर, कोणाची घराचे दार उघड दिसणार नाहीत तुम्हाला. अशी अवस्था झालेली ये.
ला उशीर झाला, की सकाळी उठायला वेळ
उठायला उशीर होतो. पण मी कधीही कोणाला सजेस्ट करते, की बाबा सकाळी लवकर उठत जा. कारण ते हेल्थ इश्यू खूप व्हायला लागले त्याच्यामुळे, माहितीय का? डिप्रेशन सारख्या गोष्टी खूप जास्त प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये. कि बाबा रुटीनच चेंज केलं ना तुम्ही. तुमच्या बॉडीला तशी थोडी ना सवय असती. ती स, ती तर सवय तुम्ही लावली ना त्यांना. की उशिरा उठायचं, बाहेरचच अन्न खायचं, मग त्याच्यामध्ये काहीही. म मैद्याचं प्रमाण जास्त असतं बाहेरच्या गोष्टींमध्ये कुठं तुम्हाला हेल्दी फूड भेटणार आहे?
नाही नाही. जे आपण घरी बनवतो तेच हेल्दी राहणार.
अन तेच राहणार. आपण घरात मैदा मैदा हा प्रकार खूप कमी वापरतो. पण लोकांना आज काल ते ना सॉसेस टाकलेले चायनीज म्हणा किंवा हे बर् गर आणि हे हे लोक रात्री बारा नंतर खातात म्हटल्यानंतर त्यांचं डायजेशन कधी होत असेल ते डायजेस्ट व्हायला किती हा खूप जास्त हेल्थ इश्यू आजकाल तर घराघरी असं झालं की काय झालं बाबा त कॅन्सर झाला काय झालं बाबा तो आस्तमास झाला काय झालं बाबा तर काहीतरी ह्याचा कॅन्सर त्याचा कॅन्सर त्याचा कॅन्सर कशाानं झालं कि काय झालं की
रुटीन व्यवस्थित रात्री झोपलं सकाळी लवकर उठून व्यवस्थित आपापली कामं केली कि ते आरोग्य हे व्यवस्थित राहतं व्यायाम वगैरे लवकर उठून केला.
तेच ना तेच ना लोकांना तेच समजत नाहीये ना.
हा.
ते पण ते काय म्हणतात आम्हाला काहीच नाही आमच तो खूप छान रु होतो आम्ही तर बाहेरच खातही नव्हतो. मग आमच्या इथ आम्हाला असं कस कॅन्सर झाला कस झालं तर. ते तुम्हाला माहित सगळ्यांनाही माहिती की तुम्ही बाहेरच जास्त खाणं. किंवा अ कसलही तेल डबल डबल तेल युज करतात बाहेर लोक पण असं नाही की हे चांगलं फ्रेश अस तेल असत म्हणून.
हा ते काय ते त्यांचं म्हणजे कामच आहे ना ते कसही बनवतात. कसाही लोकांना खाऊ म्हणतात.
पण आजकाल त्याच्यात जास्त झाले लोकांना क्रेज.
हो ना तेच खूप म्हणजे टेस्टी घरच्या पेक्षा ते बाहेरच टेस्टी लागायला लागले.
मग त्याच्यामध्ये परत मग हे रोटीन करायचं आणि सायं सकाळी जायचं योगा करायला योगाचा टाइम कधी असतो योगा कधी केला पाहिजे. सकाळी लवकर उठा पाचला उठून. करू शकतात ना तुम्ही योगा पण नाही आमच्या झोपीच होत नाहीत. ह आमची झोपच होत नाही आम्ही योगा कुठला करणार मग अस.
झोपायलाच दोन तीन वाजल्यानंतर पाचला कसे उठणार.
कसं उठणार मग ते लोकांना ह्याच्या हेच तर सवय लागलत ना लोकांना कि बाबा सगळं रुटीन नंतर तुमच इव्हनिंगचा योगा काहीच कामाचा नाहीये दिवसभर तुम्ही खाणार आणि नंतर तुम्ही योगा करणार.
हो ना बॉडी पण सपोर्ट नाही करत.
करत नाही मग तुम्ही कोणत्याही वेळी काहीही कराय लागल्यानंतर बॉडी कशी सपोर्ट करींल मी योगा करते मी तर जिमलाच जाते मी तर फिराय जाते कधी जाते बाई फिरायला तू रात्री बारा वाजता. सकाळी पहाट पहाट फिरायला जाण कधीही चांगलं शरीरासाठी
हो आणि बॉडी पण व्यवस्थित म्हणजे हलकी हलकी राहते आपली
हो हो ब सकाळी व्यायाम केल्यानंतर सकाळी फ्रेश तुम्हाला फ्रेश आ ऑक्सिजन भेटतो सकाळी तुम्हाला बाहेर गेल्यानंतर या गोष्टीचा लोक विचारच करत नाही येत आता आम्ही लैय स्टँडर्ड लाईफ जगतोय्या ह्याच्यात जुन्या काळातल्या सारखं कशाला लवकर उठायचं पण ते आणि जुन्या काळातले लोक आणखी टिकलेत आणि आपल्या जनरेशन लोक ओ ह हार्ट अटॅकला वारल ते काही तर पाण्यात गेलं त्याला तिथच काहीतरी भवऱ्यात अडकलं ते मेल असे असे मी ऐकलेत गोष्टी माहिित आहे का म्हणजे यंगस्टर यंगस् तर हार्ट अटॅक येतय म्हणजे किती मोठ्या गोष्टी आहेत आजी पणजी आहेत आणखी जगायले ते आधीचे लोक जे सकाळी लवकर उठून शेतात जात होते कामाला त्यांची ती जी दिनेचर्या होती म्हणूनच त्यांचे. म्हणूनच त्यांचे शरीर चांगले आहेत ना ह्याच्याकडून तर लोकांना कळायला पाहिजे पण. कळत नाही कोणालाच.
जे म्हणाला येते ते करताय कसंही.
हो आणि कुणी काही सजेशन द्यायला तर कामच राहिल नाही आजकाल तर.
सजेशन देणारेच कसे करतायेत आता.
हम्म! नाही आमचा आयुष्य आम्ही पाहून गेलो ना. तुम्ही कशाला सांगता असं झालंत गोष्टी.
हो ते आहे.
ह बाकी चहाचा वेळ झाला असेल तुमचा.
हो झालंय सगळ.
बर बर बर. बाकी सगळं निवात मग तुम्ही लवकर उठता का उशिरा उठता.
आ नाही अजून. आम्ही लवकर उठतो सकाळी.
हा लवकर उठतो पाच पाच साडेपाच वाजता उठतो म्हणजे सगळे. कामंही पटापट होतात
हो आणि स्वतःसाठी. वेळ पण भेटतो ना तेवढाच दुसऱ्या ऍक्टिव्हटी करू शकतो. म्हणतात तुम्ही सकाळची रुटीन आवरल्यानंतर
होना पटकन म्हणजे दहा वाजेपर्यंत सगळ काम होईल नंतर मग दुसर काही ते तरी बघता येत त्यातच थोड उशीरा उठल. कि मग जे घरची काम आहेत तच होत नाहीत मग परत त अजून थकवा येणार.
आणि ते काम बघूनच थवा येतो ते उशीर झालेला बघूनच थवा येतो मेन म्हणजे. कामाचा थकवा येतच नाही ते उशीर झाला त सूर्य दिसायला लागला. की आजकाल तर साडेपाच सव्वा पाच वाजल्यापासून उजड पडायला लागलाय भक्क असा जसं साडे सहा वाजले तसा उजड पडतोय उन्हाळ्यामुळ. आणि रात्री आठ वाजेपर्यंत अंधार होत नाही.
ओके मग परत काम मला उशीर झाल्यानंतर मग थोडा आळ झाल्यानंतर दुपारी थोडा आराम केला तर मग. अजून रात्री झोपायला उशीर होणार.
हो त्या तर गोष्टी आहेतच त्याच्यापेक्षा बिझी राहायचं. आणि कधी उशिरा उठायचा विचार आला तर मग माझा हे बोललेला तुम्हाला आठवेल आता. कि कधी उशीिरावुट ायचं नाही बाबा असं असं म्हटलं म्हणजे एक डिस्कशन झाल्यानंतर कसं एकयडम्स मिळत. ना सगळ्या गोष्टींच त्याच्या ते गरजेचं आहे.
तुम्ही किती वाजता उठता
माझा तर टाइम खूप लवकरच आहे. माझा जवळ जवळ पावणे पाचचा टाइम आहे उठण्याचा. सध्या तर मी कमीत कमी साडेपाच ला उठतेये कारण आणखी शाळा वगैरे नाही चालू झाल्या त्याच्यामुळ पण माझ जव्हा शाळा चालू होत मुलांच्या तेव्हा मग मी पावणी पाच जास्तीत जास्त पाच वाजता. ऑप्शनच नाहीये सगळ्या गोष्टी वेळेवर लागतातच.
हो करावंच लागतंनी ते उठून.
आणि व्हरायटी ऑफ फूड बनवायचं म्हटल्या आणि त्याला वेळ लागतो.
हो ना.
हम त्याच्यामुळे लवकरच उठले आपल्या आपल्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी झाल्या म्हणजे. आपल्याला रिलॅक्स नाही धा धा धाव धाव वयचं. त्यात व्यवस्थित बनणार पण नाही आणि व्यवस्थित जाणार पण नाही टिफिन बॉक्स मध्ये
हो ते तर आहे
त्याच्यामुळे मी कधीही लवकर उठणच प्रेफर करते आणि मला आवडतं पण लवकर उठायला मी सकाळी उठून माझ्या स्वतःसाठी वेळ देते की बाबा अं थोडं कोमट पाणी प्यायचंय तर बाहेर सूर्य उगवता बघता येतो सकाळी सकाळी अ म्हणजे अ हे ओज जे म्हणजे प्राण्यांच्या आवाज समजा सकाळी सकाळी मोर येतात आमच्या घराजवळ ह म्हणजे सगळंच पक्षी वगैरे बघायला भेटतात त्यांचा आवाज दिवसभर ह्या गाड्यांच्या आवाजामध्ये पक्ष्यांचा आवाज तर कुठंतरी ल पुणच गेल्यासारखा
हाचचरा
थंड थंड हवा सकाळी सकाळी ह्या गोष्टीसाठी एक पंधरा वीस मिनिटं द्यायची स्वतःसाठी
हा हा चांगलं वाटलं तुम्हाला बोलून
हो हो खूप छान वाटलं चला थँक्यू आभार